हा ह म. हो आवजले गेले तुमच,. हो झालं. आमचं पण झालं तुम्ही काय बनवलं होत आज?
आम्ही बनवल होत डाळ खिचड बनवलं होतं आम्ही.
अच्छा मी गवारीची भाजी बनवलीती चपाती.
ह् ह. हॊ हो. अच्छा.
काही नाहि हो हे प्रदूषण सध्या खूप वाढतय.
हो खूर प्रदूषण चाललंय आता हो.
हे वायू प्रदूषण वगैरे हे अक्षरशः म्हणजे बाहेर.. ते ट्रॅफिक वगैरे म जाणं झालं कि गाडींच ते कार बन. डाय ऑक्साईड सोडतात गाड्या त्याच्यामुळे ते श्वास घ्यायला एवढा त्रास होतो.
हो श्वास घ्याला त्रास होतो दम पण लागतो बाहेर गेल्यावर.
हो आणि असं वातावरण पण सध्या असं इतकं दमट दमट आहे. ती म्हणजे अशी शुद्ध हवाच येत नाही.
नाही, शुद्ध हवा पण नाही आणि पाऊस पण नाहीे आहे ना ओ -
हो ना ह्या वर्षी तर म्हणजे अजब गजबच झालं नाही. तर इकडं पुण्याकडं तर आतापर्यंत असं जोरदार पाऊस सुरू होऊन जायचा.
हो खुप पाऊस राहतो मागच्या वर्षी मे मध्येच पाऊस पडलं होता. या वर्षी एक महिनाभर पाऊस लेट झालेला आहे.
हो ना. सांगताय की दोष्ट काय होईल ओआणि या वर्षी कस होणार हो जंगल वगैरे तोडताय लोक प्रगतीच्या नावाखाली-
हो खूप खूप कुंभमेळा आलाय तर नाशिक मध्ये कुंभ मेळा आलाय ना
हो ना आता ते दे ठीक आहे ते देवधर्माचं होत पण आ देव धर्म काय हे थोडी सांगतत की तुम्ही वृक्ष तोडून- या हे करा काहीतरी त्याला पर्याय शोधला पाहिजे ना आता कुंभमेळा येऊन चालला जाईल पण ती इतकी झाडे कशी वाढतील त्यांना मोठं व्हायला किती वेळ लागेल आता- काहीतरी पर्याय काढला पाहिजे ना.
हो ना खूप खूप झाडावर होले हो खूप म्हणजे - ते रस्ता आहे. वगैरे लाव खाली लाव. खूप पाऊस आला झाडा खाली लपवायचे म्हणजे हे ते लोकांनी ठेवलं नाही. डायरेक्ट मानवाला अशी गरज पाहिजे का अस एका सावलीची- पाहिजे किंवा पाऊसाला तो थांबू शकतो ऊन लागत तेव्हा - थांबू शकतो हा प्रकारच ठेवला
पण तर कुंभमेळा व्हायचाच ना पूर्वी कस होत होत तसच या वर्षी तसंच झाल असत काही आवश्यक ताच नव्हती एवढी झाड तोडण्याची नाही तर त्याला काही पर्याय शोधला असता दुसरा आणि मग म्हणतात की देव पाऊस पाडत नाही कसा पाऊस पडेल देव तुम्ही जर पूर्ण पर्यावरणाचच आपण त्रास करतोय नष्ट करतोय तर कसं होणार
हा
हम
झाडे लावा झाडे जगवा असं तर पूर्वी म्हणायचं आणि आता झाडे लावले तर ते आता झाड तोडत असल्यावर कस चाललं कसा पाऊस पडल
हा आणि ते नावाला आता आ आता ते पूर्वीचे झाडं लावलेले ते आता मोठे होऊन आता सावली देतय हा आणि आ तर तुम्ही झाड लावणार ते मोठे केव्हा होतील आणि ते ते सावली देण्यार पुरती ते एवढी केव्हा होती
त्याला दहा वर्ष निघून जातील दहा पंधरा वर्ष निघून जातील त्यांना सावली करता करता
मग
जर एवढे दिवस लागतील झाड जर तोडायला एक सेकंद लागला. त्यांना उभं राहिलं किती वेळ लागला असेल हो आणि मग बघ बाकीच्या कधी विचारत आहेत. ठीक आहे ज्यांच्याकडे मोठ्या गाड्यात ते जाऊ शकतात येऊ शकतात. ठीक आहे. पण ज्यांच्याकडे बाईक आहे, जे गरीब लोक आहे त्यांच्यासाठी
हो जे मोटरसायकलवर सायकल वर फिरतात.
मग माझ गरीब कुटुंब अस- वगरेक्चुली पावसात वगैरे त्यांना उभं राहण्यासाठी पण नाही ना जे रस्त्याला तुम्हाला सांगतय जे टपऱ्या वगैरे असत बघा ते ते सुद्धा काढून टाकलं आजच्या ग्रमांकावाल्यानी म्हणजे सगळं झाड णजे खूप नुकसान झालं हो ते नुकसान झालं अ ते नि
ह
सिटी तर जातेच आहे आणि खेड्या गावात ग्रामीण मध्ये पण या तितकं चालू आहे भा अस
हम्म इकडं पण आता कुठं दक्षिण भागामध्ये पण अ ते खूप जंगल तोडले ना तिथं लोकांनी खूप विरोध वगैरे केला तिकडे अ सरकारने ते प्राणी वगैरे अक्षरशः रस्त्यांवर येत होते कुठ ते हत्ती वगैरे किती म्हणजे ते बघूनच कसं हो शहरामध्ये बिबट्या आला बिबट्या आला वाघ आला आणि मग ्हा आपण त्यांची राहण्याची जागा ज आपण घेऊन घेऊ तर मग ते कुठे राह ते तरी येतीलच ना शहरामध्ये
येतीलच त्यांना पर्यायच नाही त्यांना झाड नाही जंगल नाही ठेवलं तुम्ही त्यांना पाणी पिण्यासाठी पण नाही काही ठेवलं जंगल होत पूर्वी जंगल होतं वाघ तरी बाहेर येत होत का जंगलाच्या बाहेर कदाचित येत असेल येत होत आणि आत्ताचं दोन वर्षापासून आमच्याकडे सारखं वाघांलं
हो इकडे पण इकडे पण कधी बिबट्या येतो कधी वाघ येतो मग ते येणारच ना आपण ज त्यांची राहण्याची जागा उद्ध्वस्त करून टाकली तर ते कुठे जाणार
मग त्यांनी हानी केली तर मग आपण म्हणतो बाई त्याने याला मारलं त्याला मारलं अरे आपण त्यांचं जर घर एखादा आपलं गरीबाचं घर उसत असतं करा बरं कसं वाटत जसं ते प्राणी प्राण्यांना पण असतो ना प्राण्यांना पण आत् असतो आपण बोलतो जस माणस आत्मा असतो तस प्राण्यांना पण आत्मा असतो त्यांना पण जीवन असतं ना
हो ना
हो नि म आता हत्ती कधी येतो हत्ती कधीच हा जंगलाच्या बाहेर येत नाही हा प्राणी तर असा आहे पण त्या प्राण्याला पणा फार पांडव तो जंगलाच्या बाहेर आला ब असे
हम्म
हो
मग असं प्राणी वगैरे नष्ट झाले कि मग त्यांना पैसे देऊन प्राणी संग्रहालयामध्ये जायचं बघायला
हो नत ना प जर त्या प्रनंदच जर व्यवस्थित देऊ लावल्यावर तर प्राणी किती छानत राहते रोज आपलाच प्रकल्प पण महाराष्ट्रात लोकच आता सध्या हल्ली हाच प्रकार चालोय प्रदूषणाचा आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो पाऊस येत त्या पाऊस येत आणि त्याची जर हानी जरी इथे बसते
हा सगळं निसर्ग चक्र सगळं बदलून गेलंय लोकांमुळे आपल्यामुळे
कमुळे त्याच्यात आ महायुद्ध झालं होत बघा त्याच्यामुळे आप किती परिणाम झालं आपल्यावर पेट्रोल महाग झालं डिझेल महाग झालं
सिलेंडर बापरे बाप सिलेंडर आ आ म्ह इकडचं कनेक्शन नव्हतं घेतलेलं तर असं म्हण आ ह काही दोन घ्यावे लागली
बघितलं का मणज किती माही जमुळं पण आपल्याला परिणाम आहे झाला
ह
ज्यांच ज्यांच गरीब कुटुंब आहे हो त्यांना कसे झा लागतात आता बाकी ज्यांचं हा जे खेड खेड्यागावात राहतात त्यांना हाय चूल वगैरे ते पेटू शकतात पण सिटीतल्या लोकांना
आपल्याला हा आपल्याला चूल पेटवायला परवानगी देणारच नाही ना कोणी आजूबाजूचे लोक झाले ते झाले धूर येतो हे य तो ते येतो आणि असे दुसरेच मग री अडचणी सुरु होऊन जातील
हो आणि पेट्रोल डिझेलच तर किती म्हनी बसलंय मागे मागे तर पेट्रोल भेटात नव्हता डिझल भेटात लोक पैसा करून गेले होत उन्हातला उभं राहून राहून
हम्
दिवस दिवसर रात्र रात्र उभं राहून पण दिसेल पेट्रोल भेटायच नाही म एवढं आताच्या हल्लीला एवढं चालू ते
जे मध्यम वर्गीय लोक त्यांचे तर वेगळे चाल होते त्यांना जे मोटरसायकल वगैरे नाही फिरतात त्यांना एवढं तासन तास लाईन मध्ये उभं राहणं रांगमध्येध्ये उभं राहणं आणि मग ते भरणं आणि वरून एवढे मोठे पैसे पण मोजून देणं
हो ते चग आहे एवढं मग खूप चालू
एक एक मिनट हा एक सेकं कन थांबा हा हो काय म्हणत होते तुम्ही
हीच युद्ध मुळ खूप परिणाम झाला ब किराणा म्हण लगत किराणाच पण किती भाव वाढून घ्यायचे आपल्यात गोड तेल जस मारलं का आता गोडतीलल दोनशे रुपये किलो झालं ठीक आहे जेव श्रीमंत लोक आहेत ते घेऊ ते करू शकत त्यांना काही प्रॉब्लेम नाही पचे गरीब वर्ग आहे त्यांच्याडूनुठ श आहे काव एवढ दोनेुये किलो चं कुठं खाईल कमाारस तो जिवाला फळ घेऊन खायचं त्यानी म तो चिकट म्हणजे किती किती कमी वापरणार आहे कंजुस्टड तर ती गोष्ट.
हा आता ज्याचं कुटुंब मोठं असेल ज्याच्या घरात चार पाच लोक असतील ते कमी तेल वापरून पण त्यांची भाजीच पडणार नाही ना.
नाही गणी शकत एध झालंच तिकड आणि हानी बसली. पण ह प्र. काम आपल्याला भोगावं लागतात जस लाडक्या बहिणीचं पण.
हा ते तर काय. हा आणि तिकड त्याचे डबलचे वसूल करतात जीएसटी हे ते. मागाई एवढी वाढून गेली ते पंधराशे रुपये कुठेच लटकत नाही.
कुठच वाटकत नाही नाही पुरत पण नाही होते काय कोरता सांगा बरं. इका प्रॉब्लेम आहे. तर मग आता काय ऍक्च्युली तर जगाव तर लागेलच. पावसाचे पण असे हालात करून टाकले लोकांनी पावसाच अ नोकरी वाला तरी कमवू शकतो
नोकरीवाला पण ते तेव्हाच होईल त्याच पण अ तिथ तिथपर्यंत पगार वाढ होत नाही तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला पेट्रोल हे खर्च वगैरे पण. खूप असतो तो हा ज्यांचे दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार असत. तेल हम् हम्म चालेल.
आपला टाईम झाला ठीक आहे धन्यवाद.
हो हो.